हा बोल की आणि हा आवाज यालाय
हा याय लागलाय याय लागलाय हा काय कराय लागल्यास
काय नाय जेवणाची तयारी
म काय कराय लागल्यास काय बनवणार आहेस आज जेवायला
आज अ अंडा भुर्जी
आ नॉन व्हेज खाती
फक्त अंडी एवढंच असतय बाक
अ नाय व्हय
दुसरं काय नसतंय फक्त हे एकच
आ आ हा तेच म्हणलं ये नाय नाय मी नाय खाईत आमच्या घरचे खातात खरं मी नाय खाईत.
तु मला जपाळतीस ह्याच्यावरनं वाटलच मला
अग नाय मी पहिला खाईत होतो पण आता कसं बंद केलंय ना दोन तीन वर्ष झालं मी बंदच केलय ते पूर्ण म्हणजे जरा ते सम होय संभाजी महाराजाच बलिदान मास वगैरे धरतो त्यामुळं कस ते बंदच केलय.
हम्म हा हा मला पण दुसरं काय न्हाय सोड हे कसं अंडी पप्पा कावत्यात ना जरा तरी काय तर प्रोटीनचं मिळू दे म्हणून
हा हा
म्हणून खात हा आणि मला ये हे पण एवढं पण असं नाय आवडत कधीतर करायचं बाकी नॉनव्हेज वगै गरे जास्त असतंय ते म्हणजे घरात पण करून देत नायत खरं बाहेरून खाऊन येतात पप पा भाऊ ते
व्हय म्हणजे तुम्ही लिंगायत हाय काय
होय होय लिंगायत हाय.
हा म ते लय लिंगायत्यांच्यात नाय खाईत खरं
चालत नई नय करायला.
हा हा म मम्मी वगैरे खाईत नस
नाय नाय कोणच नाय खात त्यांनी तर तयार पण करून देत नाईत आमचं आम्हीच तयार करायचं.
हा चांगलंय की हम् म आता गणपती वगैरे सण यायला लागल्यात म घरी जातेस का नाही.
होय जायते की.
म तुमच्याकड कशी पद्धत आहे गणपती वगैरे.
गणपती वगैरे तेन काय आपले घरातले गणपती पाच दिवस असतातच.
ह् नाही एक -एकांच्या घरी दीड- दीड दिवस वगैरे असत्यात नाही, काळा म्हणून.
हो एकेकांच्या घरी दीड दिवस असतय, तुमच्याकडे पण पाच दिवस असतय ना?
होय आमच्याकड पण पाच दिवस असतंयच
हम्म, मग गौरीच ते जोरात करताय काय?
अ, हे आपल पाहनांच्या की गौरी. आमच्यात काय मुखवटा वगैरे नाहीयेय
अ, म्हणजे असं तो, तेच की तो उभा तेन करतात गौरीला
हा, हा. तसं काय नाही आमच्यात, इकडं माहेरी तसं काय नाही सासरे आहे बसवतचं नाही गणपती.
बसवत नाहीत?
अगं नाही म्हणजे त्यांच्यासोबत एक हिस्सा घडलेला ना त्यावेळे पासून तेनी नाही बसवत ह. मग आता इथं कसं माहेरी कसं म्हणजे पाण्यातल्या कळशीतल्या गवऱ्या असतात आमच्या. तुमच्याकडं
आमच्याकडे पण तसेच असतात की आमच्याकडे एकेक घरात आहेत सोड ते मुखवटे वगैरे तेन सजवून करत नाहीत का उभा मूर्ती.
होय होय
तशा आहेत मग संध्या काळी तुमच्यात ते गौरी तेन खेळतात काय?
होय होय खेळतात की तुमच्या इकडं.
आमच्याकडे पण मोठ्या असतय
हय ते प्रत्येक घ म्हणजे.
हा इचलकरंजीची हाइस म्हटल्यावर काय तिकडे मोठ्यानंच हायस
मोठ्यानच असतय होय सगळं सण मोठ्या मी पण करतोय तिथलं म्हणजे गणपती असू दे दसरा असू दे या.
होय इचलकरंजीत काय सगळं नुसतं मॅच जरी जिंकलं तरी पण
दंगा होतोय. जनता बँकेजवळ नुसता दंगा असतोय मॅच जिंकल्यावर तर. आणि मेन म्हणजे कुठली भारत पाकिस्तानच जास्त दंगा होत होय बाकी कुठली नाही.
हा हा नाहीतर मग आय पी एल.
आय पी एल आय पी एल ला तर एवढं असतय भरपूर
खरंच की इतरकरंजीत आपलं सगळंच मोठ्यानं असतंय
होय इचलकरंजी म्हणजे इचलकरंजीच हाय होय होय आगं फक्त आता इथे जरा कॉलेजच कमी होती त्या एम एस सीची ती काय तेवढं तरी झालं असत ना ते लई बा लई झालं असतं
होय होय एम आय सीच तुमच्या कॉलेजला एम आय सी नाही हाय काय?
नाही नाही हे बाकीचे डिपार्मेंट मेंटला आहे पण आमच्या डिपार्टमेंला नव्हतं कॉम्प्युटर सायन्स वाल्यांना आता लॉच पण कॉलेज झालं नाही का आमच्या कॉलेजमध्ये
झालय होय
होय ते पण खरं. हे बाकीच जरा एम ए सी वगैरे आता एम ए सी पण चालू होणार आहे दोन हजार सत्तावीस ला. घराला आम्ही तर पास आउट होऊन बाहेर पडतोय, युनिव्हर्सिटी मधून. मध्ये जाग- जर त्याच्या आधी जर झाला असत ना, मग आम्हाला इथन काही गरजच नव्हती आणि युनिव्हर्स-
होय, होय, आहे.
लॅब वैगेरे असं बंद असत्यात काय असं वेगळं
म्हणूनच मी घेतलं नाही बाई युनिव्हर्सिटीला, म्हणजे मला- पण अशा आमच्या तिथं आहेत नाही सगळे सिनियर-
हम्म.
ते म्हटले, काय प्रॅक्टिकल वहीत हा प्रॅक- टिकलं तेन होत नाही आपलं कॉलेज बरंय मी बी एस सी ला पण हितच होते नाही.
हो, नाही प्रॅक्टिकल वगैरे होत्यात सोड, प्रॅक्टिकलचा काही विषय नाही पण- जे लॅबमध्ये न नाहीतर, रेग्युलर लेक्चर न होणे असं- आता आमचा सोमवार, मंगळवार पूर्ण ऑफच लेक्चर जातात घरीच असतो आम्ही. आणि मग मंग बुधवार, गुरुवारी मात्र- हा, बुधवार, गुरुवारी मात्र जातो, शुक्रवार, शनिवारी काय अस- सेल तर जायचं नाही- नाही किती दिवस घरात बसायचं. त्यावेळी आणि आमचा रिसर्च प्रोजेक्ट आहे, आम्हाला ह्यावेेळेला अगं. ते आणि खूप अवघड होतय, होय आम्हाला पण प्रोजेक्ट आहे. अन् त्यात एक लय असतय व, ह्यांचे विषय अं म्हणजे सब्जेक्ट- डबल व्हायला नको, तेनच कोण घ्यायला नको.
होय बाई, ते आणि ते थेसिस आणि जमा करायच्या वेळेला आणि वेगळंच असतय.
तेच की अगं आणि आमच्या कॉलेजच्या शेजारी- एक पण असं थेसिस तयार करून देणार असून- अं म्हणजे दुकान आहे किंवा काय झेरॉक्सला तर आम्हाला सायबर चौकात जायला लागतय शहाने.
म्हणजे, होय डिपार्टमेंट आहे सोड म्हणजे खाली अं म्हणजे- पूर्ण बिल्डिंगला एक आहे सोड झेरॉक्स सेंटर, ते जर बंद असलं- तर अक्षरशः मला सायबर चौकात जायला लागतय, एवढं लांब.
होय, तिथं कॉलेज युनिव्हर्सिटी जवळ काय नाहीयचं हाय.
नाहीये. त्यावेळ लई अवघड होतय अगं. मध्ये कसं, आमचं म्हणजे- कॉलेजचं एक आहे, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच किंवा- इंजिनिअरिंग वाल्यानच मिळूनच, एक आहे खालीे बेसमेंटला. जर तिथं जर नसलं ना एक-एकदा तर आम्हाला असं एवढा वेळ लागतोय- ते सायबर चौकात जावा- ते घेऊन या आणि मग ते सबमिट करा, गेल्या वेळेला तसंच झालं अगं. असं अं अवघड हो- तय होय, लवकर निघायला लागतय घरातून. पेपर असला की, सातला घरातून निघायच-
तिथून कोल्हापुरातन ते के एमह टी वगैरे, तेन काय, काय हाय.
होय, होय, होय, टायमिंग नसतय त्याच पण के एम टी च.
त्यात आणि भरपूर गर्दी असत्या.
अगं असं चढायला येत नाय की गं असं दारात उभारून यायला लागतय.
होय बई होय मी म्हणूनच ह्या त्या के एम टी साट ठी मी खरं म्हणजे कॉलेजला ऍडमिशन नाय घेतलं.
होय अगं वडाप पण असतय सोड खर वडापला बी वीस रुपये घेतात म पोरी कस आधी त ज्या म्हणजे आपल्या सारख्या गरजू असतात ना त्या काय करतात पैशाकड बगून नाही देत वडाप न म ते त हालच की आणि असं गर की ओ इतक्या त्या अकराच्या तर के एम टी ला बापरे! असं चढलं तर त्यांचं लकच नाही चढलं तर क नी म नाय.
नाय खरंच की खुप लय गर्दी असत्या आणि आमचे घरातले पण त्यावेळी काय म्हण आपले हॉस्टेलला राहायच नाय म्हटले तिथं मग मला काय ते कोल्हापूर मधून आहे पण आता तीन वर्ष पण मी आधी हॉस्टेलवरच होते बी एस सी ला मा आणि एम एस सी ला पण नको म्हंटले हॉस्टेल खरं आता भावाला पण बाय चान्स इथच भेटल्यामुळ मला राहायला भेटलं.
हा आमच्या इथ आहे तसं बघाला गेलं रूम्स वगैरे म्हणलीस ना पवलेच्या शेजार त्या उजायवाडी च्या इथं आर सी सी जवळ ना रूम्स वगैरे मस्त आहेत. पण हॉस्टेल म्हटलं क नाय आमच्या इथं नाय बय व्यवस्थित एवढं
हो युनिव्हर्सिटीच हॉस्टेल इतकं नाईत चांगलं. हूं
त्यामुळ कस नकोच ते
तेच की आणि ते कोल्हापूरचं पण के एम टी तेन काय माहित नाहीत. त्यामुळ सोडूनच दिलं मी विषय गप्प हाय इथं केलेलं बरं म्हटलं
तर ते के एम टी च नाय नं एकदम कळालं क नई मग काय वाटत नाय ग थोडे एकदा लेट येतात एकेकदा लवकर येतात सोड की एम डी खर के एम डी असतात टायमावर आणि विद्यापीठाची तर अस येत असते साडे दहा वाजता ते आम्हाला काय एवढं वेळ वाटत नाय.
हूं हूं त खरं सारखं बई कोल्हापूर जवळ पण नाहीये त्रास होतोय बई लय. कंटाळा येतोय.
ती दीड तास लागतोय अगं कोल्हापूरला जायला सांगली ते कोल्हापूर जवळ म्हणतो मी तर दीड तास म्हणजे लयत लय झालं म्हणजे मला पूर्ण वाढतय.
तर जवळ ते कोल्हापूर तुम्हाला सवय झाले ना आम्हाला सांगली सवय झाले. मला सांगली म्हणजे अस किर हा सांगली म्हणजे मला किरकोळ वाटते.
आम्हाला पण तसच झाले कोल्हापूर म्हणजे असं किरकोळ वाढतय. च हाईत लय तस असं वाटतंय.
हा असं मला म कोल्हापुरातलं असं काहीच माहित नाहीेये. तेवढंच हा तेवढंच काय देवाला तेनं जायचं हे ते एवढंच
आम्हाला पण आता कस कॉ कॉलेजला चालल्यापासून ना मगच माहित झाले नाहीतर कुट म्हटलं काय आम्हाला तरी आणि ते माझं आजोळ असल्यामुळ कस मला ते रंकाळ साईडचा भाग माहिती आहे बाकीचा इकडचा भाग माहितच नाय अगं मजात- चालू झाल्यावर ते राजारामपूररी वगैरे, हा थोडी ओळख पटली त्याची. नाहीतर ते पण कुठलं काय, असं होतं माझं.
तिथलं अस सगळं असं वेगवेगळ्या ठिकाण सांगत्यात, मला तरी असं आहे की, काय मला माहितच नाही.
सेम कंडिशन आहे, आता कस होतय सोड- सवय होत्या आता, जगायचं.
पंधरा दिवसात म्हणजे कळतंय सोड सगळं.
होय, होय. आणि आता कसं आम्ही नुसता कॉलेजला जातो, फिरायला वगैरे काय महालक्ष्मी मंदिरला जातो.
ह
झालं, म्हणजे महालक्ष्मी मंदिरला जायच तसं ते माहती आहे.
हा, येऊन जाऊन जर आपलं होतच. अप डाऊन करत असेल तर, ते तसच करायला लागतंय.
होय, होय, तसच की. चालेल दोन मिनिटात कॉल करते थांब तुला.
हा, चालतय.
हा.
पधा मिट.